हॅलो नमस्कार ताई काय म्हणताय कसे आहात?
बस मजेत आहे. सद्गुरु कृपा आहे सगळी.
हा आ हा
काय ताई काय ब? हम्म.
ह झाली का तुमची जेवण जेवणं वगैरे झाली सगळं हे? आराम करा आता. दुपारचा आ हं काय हा अच्छा हा. आज काय स्पेशल बनवलं होतंत?
आज वरणबट्टे बनवले होते.
अच्छा.
फेवरेट आहे आज वरण बट्टी, वांग्याची भाजी, पोळी.
अच्छा. तुमच्याकडे आवडतं वाटतं ते सगळं एकदम वरणबट्टी.
हम्म नाही तर मग आंब्याचा रस पुरणाची पोळी ती काय मग फेवरेट आहे आपलं.
हो हो आता आंब्याचा सीझनच ना म्हटल्यावर आमरस बहुतेक असतोच सगळीकडे हो. आंबे हे करून आमरास करून खायचे नाहीतर मग फोडून कापून खायचे. ते घ्यायचे असले की. हो ते आंबे आमरस कोण आंब्याला कोण नाही म्हणणार नाही.
नाही ना त्याच वेगळंच आहे जेवण म्हणजे एकदम उत्कृष्ट ते भारतात पहिले पहिलं जेवण फार ते आपल्याकडे.
हो ओ हो खराय खराय. आणि ओ तुम्ही कात तुमची काय स्पेशालिटी आहे सांगा? काय काय छान बनवता.
आम्ही अ अ पावभाजी बनवते स्पेशली पनीरची भाजी. हम्म पनीर भाजी त्यांच्यामध्ये काजू आ काजू टाकायचे
अच्छा हां. हां
पनिर मस्त फसक्लास आणि खोबरे जास्त घ्यायचे थोड्या डाळ्या घ्यायच्यात जास्त त्याच्यात
हा
हिशोबाने थोडे लहसून पण जास्त घ्यायचे पण भाजी म्हणजे भाजी लाग ते एकदम तोंडातच राहून जाते
हो का मग आता मला शिकलं पाहिजे मला रेसिपी सांगा नंतर तुम्ही. त्याची म मी पण बनवून बघेन बघूया कशी पण ते माझ्या आत नव्हती
तुम्ही म्हणणार ना आता दुकानाची भाजी पण छान नाही लागत असं म्हणणार
हो ना म्हणूनच म्हटलं की मला शिकाव शिकवा मला सांगा रेसिपी त्याची नंतर हा बघूया मी बनून म्हणजे तुमची आ आठवण काढत बनवते बघूया छान होते का नाही अ व्हायलाच पाहिजे आता तुम्ही एवढी रेसिपी सांगितली की मग काय होणारच ना ह ह ह अ
पनीर अस पनीर असतं ना आपलं त्याला बजारात न घेऊन न आपण आणतो तसे त्याचे बारीक बारीक जसे बटाटे कापतो तसे छोटे छोट तुकडे तुकडे करून घ्यायचे तळून घ्यायचे त्याला आणि आपले जस आपल्या भाजीनुसार जसे लोक राहिले तसे कांदे घ्यायचे दोन चार जास्त घ्यायचं थोड आपण अर्धी वाटी टाकायचे त्यावेळी त्या ठिकाणी आपण एक वाटी घ्यायची खोबऱ्याची आणि लसू लसूण थोडे आपण कमी घेत असे थोडं जास्त घ्यायचे लसूण अद्रक त्यात आपण जेवढ ज भाजी भाजीमध्ये मसाल्याच्या भाजी जेवढं आद्रक घेत असेल तेवढंच आद्रक घ्यायचं फक्त आणि मग ते सगळं आपलं भाजून वगैरे घेऊन मग तयार वगैरे करून घ्यायचा मसाला
हममम
तयार वगैरे केल्यानंतर तर मग त्याला कलर्स वगैरे आणि चटणी वगैरे त्याच्यामध्ये जिरा वगैरे म्हणजे बारीक दळून घ्यायचं कांद्यांन मध्ये चटणी वगैरे टाकून आणि ते काजू हमम पनीर तळतो ना आपण तेव्हा ते काजू पण तळून घ्यायचे पाण्यामध्ये भिजायला टाकून द्यायचे अगोदर त्याला काजूला पाच दहा मिनटं पाण्यामध्ये भिजायला टाकले का ते तळून घ्यायचे थोडेसे काजू पण आणि मग पनीर आ आपण जस मसालात कलर्स कलर्स केला
हा
तसच मग आपण ते पनीर आणि काजू त्या मसाल्यामध्ये टाकायचे.
टाकायचे हा ते तळलेले असतात त्याच्यामुळे ते तेवढं हे नाही लागत करायला.
हा थोडस पहिले मसाला आपला चांगला अस गरम झाला का कलसला गेला का त्याच्यानंतर शेवट ते टाकायचं.
हा
पाच हा पाच मिनिटानंतर आपण आता पाणी टाकणार आहे बुवा असं टाकायचे ते चांगला मसाला कलत झाला का मग ते थोडा वेळ टाकायचे ते पण कलचून घ्यायचे दोन चार मिनिटं.
हा
आणि एका बोगोनीमध्ये गरम पाणी ठेवून द्यायचं
हा
भाजी मधे आपण जेवढं टाकणार हे तेवढं. जेवढ टाकणार तेवढं त्याच्यात गरम पाणी टाकून द्यायचं.
हा.
आणि अ दाया पण भाजायचे दाया पण टाकायच्या त्याच्यामधे. आपल्या साड्या डाया. हम्म, आणि कोथंबीर वगैरे मग भाजी वगैरे वगारली गेली दा त्याच्यात कोथंबीर
हा वरण आपण हो वरण टाकतो आपण कोथिंबीर तशी.
कमी गॅस केल्यानंतर त्याला आरामात ते तरण वगैरे फूठलं मीठ टगोरे टाकले का मग तुम्ही भाजी खाऊन बघा किती भारी लागते.
अ हो, नक्की नक्की करून बघणार मी तशी आता.
हा आता तुम्ही दुकानावरतून एक दोन प्लेट आणत अस तील तेवढ्याच पैशांमध्ये तुमची घरची भाजी बरोबर बनून जाईन.
हो ना होते गाऊ खूप फरक पडतो बाहेर खूप महाग पडते. मी डब डबल काय टीबल किंमत होते ती त्याची म्हणजे आव त्या पैशात आपण घरी भरपूर करू शकू.
आळी आपण सकाळची थोडीशी उरलेली हे वाटीभर त आपण संध्याकाळी भी जाऊ दे बॉ चडी टाकून घेते ती भाजी पण खाऊ शकतो.
हो ना करू शकतो. बरोबर करू शकतो होतं तस त्याच्यात एकदा आणि कस होतं दुप पारच जर व्यवस्थित हे झालेलं असेल ना जेवण आणि हे म रात्री कसं थोडंसं कमी आपण अ हे करतो ना जरा म्हणजे कण रात त अस ज अ थोडं जरा कमी असलेलंच बरं असतं ना झोपायच्या वेळेला वगैरे आधी.
त्याच्या त्याच्यासोबत भात राहिला आपला वाटीभर भात चांगला तांदुळाचा.
हो ओ ओ.
जी भाकर नई त म गरम गरम पोळी.
हो.
मस्त छान लागेल. लिंबू वगैरे राहिल का कांदा
हो ना कांदा, लिंबू आणि त्याच्या बरोबर खायला हे करू
भारी एक एकदम भारी रेसिपी बनतो मंग मी आता आम्ही तुम्हाला खरं सांगू हे असं भाज्या बनवल्यास सारखं ना त माझे घरचे दुसरं खायला इच्छाच नाही होत.
हो अगदी बरोबर हा हा हा त
त एवढं ते नॉन व्हेज वगैरे सा त्याची खायची इच्छाच नाही होत.
हम्म! हो ओ ओ नाही होत खरंच नाही होत.
हम्म गावराननी घिचा शिरा वगैरे. गावरानी घिचा शिरा बनवला आपण तो पण छान लाग
हो, तो पण छान लागतो.
त्या त्याच्यामधे गाजू बदामचे तुकडे काही मनुके बेलदोडे आपले आपल्या हिशोबाने जर चांगलं गो टाकलं त एकदम भारी एकदम मस्त लाग
हो, ड्र ड्राय फ्रूटस आपण ग हे करून टाक कले ना शिऱ्यात म्हणा कुठच्या गोड पदार्थात खीर केली खिरीत किंवा ए च्यात छानच लागतात ते म्हणजे अस हे करून. थोडसं फ्राय करून घ्यायचे आणि हे करून टाकायचे त्याच्यातनं.
असं त आप असं त आपण खाऊस शकत नाही ताई बाहेर कुठे बी गेल्यावरती. आता आपण घरी बनवलं थोडसं आपण बी खाऊ शकतो पोरांना बी देवू शक तो माणसाला बी द्यू शकतो.
आणि कसं माहितीये घरी केलेलं असतं आणि ते खाल्लं ना कि एक समाधान वाट
हम्म, म आपलं त्यांच्यामध्येच पोट भरून जात जाई बॉ त्यांनी खाल्ले आहेे रे माझ्या मधून पण घेऊन घे थोडसा असं म्हणत.. त आपण...
खरंय ह नाही आणि कस होत माहि... ते बाहेर कस तेवढ्या हेच्यात ते लिमिटेड असत एक प्लेट किंवा काय ते देतात. ते त्याची टेस्ट कशी असेल. ते काय आपण सांगू शकत नाही. म्हणजे ते हे आणि मग ते घर घरचं कसं... जे बाहेर मिळतं त्याच्यापेक्षा थोडं जरी कमी खाल्लं तरी एक समाधान पावतो आपण... म्हणजे असं हा कि बाबा छान... टेस्ट छान आणि मेन म्हणजे कसं बाहेरच्या याच्यात ते काय काय घालतात. आपल्याला काय माहिती नसतं. म्हणजे असं गोष्टी कधी काय हे बाहेरच आपण कसं घरच केलेलं म्हणजे... सगळं स्वच्छ नीट हॅनी असतं की नाही जेवण आप..
आणि एवढं सगळं हाय आपल्या घरी... त्याच्यामध्ये थोडस मनच पाहिजेल आपलं थोडस...
हो ना प्रेमाने आपण आवडीने बनवतो... त ते घरचे पण सगळे व्यवस्थित खातात पितात ना म्हणजे असं हे करून... छान वाटत म्हणजे असं आणि सगळ्यांनी बसून एकत्र... मग त्याप्रमाणे हे करून म्हणजे मोजकत जरी असलं... तरी आपल्याला खायलाही छान वाटत म्हणजे असं.. हे करून हा हा...
ते म्हणतात एकदम छान बनलेले आहे तेवढ्या मच आपलं पोट भरून जातो की आज सपाछान...
अ आपल्या केलेल्याच आपल्याला... पावती मिळाली चांगली की तेही आपल्यालाही समाधान वाट... त्यांना खायला आवडतं ते समाधान वाटतं.. म्हणजे असं...
आता या वेळेस तर उडदाचे पापड बनवले पण माझ्या हिश... म वर टाला त्याच्या पण एक मत.... हालणे आले ना खारीे आले मडियम बरोबर आले मसाला वगैरे चवदार...
हो ना हा हा हा..
आता चला करून त बघू..
हो तुमच्या इकडे वाळवायला जागा आहे वाटत भरपूर व्यवस्थित...
हो हो ह तर मोठं घर आहे नाही चांगलं हम...
आमच्याकडे ती पंचायत होते वाळवायला वगैरे ऊन कमी येत त्याच्या... सकाळ येत एवढ बिल्डंग अस फ्ल अस क... ते जागा मिळत नाही ना वाळवण कशी करणार काय...
हम्म हम्म हम्म...
हो ना त्यामुळे आम्हाला हे असं काही बनवायच. तर किती मनात न वाटलं तरी बनवता येत नाही.
कधी गोष्ट आहे आणि त्याला वाळाायलाच मेन पाहिजे जागा थोडी मोठी पायर राहिली ना तर मस्त वाट... न पण रायचो टेनशन असतं माण..
हो हो समोर जरा जागा मोकळी असेल ना. तर खूप छान वाटतं आता माझ्या लहानपणी हे सगळे मी अनुभव घेतले चांगले.. तिथे आम्हाला अशी समोर मोठी जागा असायची सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे आई वगैरे किंवा हे... सगळे जण करत बसायचे शेजार पदारच्या मदतीला यायचे सगळे एकमेकांच्या म... तिला जातात ना आज काय तू करणार का काय करणार चल आपण यांच्याकडे करूया..
त्याने दोन चार जण मिळून राहिलं झाल्या तर फटाफट होऊन पण जातं त्यांच्याव येव्हाने..
आणि आम्ही मुलं मुलं ते वायला... टाकले की ते राखण करायला पण पाहिजे ना कावळे वगैरे येतात हे करायला... त्याच्या हच्यात ती मुलं... मुलं आम्ही सगळी बसून राखण करायचो प्रत्येकाच्या ह्याच्या ह्याच्या घर ती एक वेगळी मजाच असायची मला ते आठवण आता तुम्ही सांगितल्या तेच आठवलं आम्हाला.
हम्म.
सगळी मुलं पण त्याच्यात मजा करायची हे करून. मग ते वाळत घालायला सगळे शेजारच्या मावशी आई वगैरे सगळे आपल्याला सांगायची म. ते पळत पळत जाऊन जायचं तिथे वाळत घालायचं. एकेकाचे नंबर ते मला आठवलं एकदम सगळं. आता आम्हाला काही इथे इती मजा काय करता येत नाही इकडे. करून, हा. झाले ना, थँंक यू, हा मी करते एक दोन मिनटात तुम्हाला. हा जरा नंबर लिहून घेते म्हणजे इथे टाकायला बरं पडेल मला. हा करते चालेल धन्यवाद.